हॅलो
येतो
झालं का जेवण वगैरे?
जेवायला बसायचं आत लगेच जेवा बसायचं होता लगेच भाजी पनीर पनीर
पनीरची केली का पनीर वाव पनीर ची पुन्हा अजून ते याची पण भाजी मस्त लागते. आपल्या अ काय म्हणतात गड्या त्याला फनासची
म्हटलं फणस नाही आवडत आमचे कोणाले
तुमच्या इथे शनिवारी बाजार असते वाटते?
आमच्या इथं
दादाचा फोन आलाता म शुभम दादाचा
काय म्हणे ते रूम साठी आला होता आहे ना?
काहीच नाही. हो पण सांगत होते ना आमच्या इथं अ म्हणजे बघतो म्हणलं एक वरची आहे म्हणलं एक पण छोटी आहे. तर सांग म्हणे उद्या आज किंवा उद्याला येईल म्हणे दोन दिवसात
असं का?
हो मग म्हणू लागला ऍडमिशन कशाला केलंसांगू म्हणू लागला विचारू लागला.
खुशा केलं म्हणजे म्हणा शिकायचं होतं ना म्हणून मग केलं.
नाही नाही सांगितलं सी डील केलं का एचरम के पण म्हण एचर एमच केलं दादा डमिशनच भेटले नाही म्हण मला काल मग एच आरएम नच केलं हो.
हू ते काय म्हणे मग.
जेवणच पण कशाला केलं म्हणे आपण तीन वर्ष म्हणे बीएसडब्ल्यू पासून शिकलो म्हणे. अ समुदायाच आहे म्हणे ते कशाला केलं म्हणेचारम. चुकीचा प्रकार इचारेम एमपीएस सी युपीएस सी लेकर न केे जर मॅम जाऊ दे ना तीन वर्ष इकडे दिले, दोन वर्ष आता पाहो. पाहु अनुभवत येते माणसाले. मग काऊन नाही केला?
अर, ते विषय टाकता टाकता ते ध्यानावरच. ते विषय टाकता टाकता ्यानावरच. न्हुम् त्या दिशी खर खरं मल ते हे करायच होत, काय त्या एचआरएम करायं होता.
मग एचआरएम ला करायचं असतं, माहितीय का? मग कंपनीत? हो ना कंपनीत कामा पडते, येरी पण मुलं तसं पण कंपनीतच जात.
आरे, एचआर एम फक्त क? कंपनीतचं नाही, माहितीय काय? कामगार विभागात किती तरी, टीसीएस नुसार किती? तरी जागा निघता गव्हर्नमेंटच्या, माहिती आहे का तुले? कामगार विभागघात.
आणि आता मागच्या वर्षी, पाय दोन हजार पंचवीस च्या पण किती? आपल्याला ऍड पण लिहिली आहे, किती मोठ्या लिहीलेल्या आहेत आ?
हो ना, कंपन्या आता हे बायामध्ये असतात, सगळ्या. प्रावेट आय?
आता काही दिवसांना असं होईल, माहितय का? पण काही दिवसांना असं होईल, पाहे. की आतले, मागची, त्याच्या अगोदरची बॅच, आपली बॅच. आता तूच सांग ना, बाकीचे पण या कॉलेजि कॉलेजचे पन्ना पन्नास ऍडमिशन इकडच वळायला लागली. याला स्टुडंटच राहणार नाही जास्तला जास्. स्कूप येणार आहे, काही दिवसान असं होईल, पाय नाहीत. आता पण बदलता येते ना? मग आता का टाइम नाहीनं गेला?
हम्म.
टाईम नाहीन गेला, आता पण करता येते ना? पायलचा आलता मल मॅसेज, मेसेज टाकते ती.
ते.
नाही ना, करता येते ना आता पण? काय, टाईम नाही गेला?
हो काय?
हो ना, कर करता येते ना? आता पण करता येते. ार जर करायचं असेल तर सांग करायचं का.
ऑनलाईन झालं ना, वाटते?
नाही, नाही, ऑनलाईन नाही झालं. करता पण येते, आता पण.
आओ, ऑनलाईन झालं हो.
नाही नाही का त्या याच्या र थिसेस म विषय रिसर्च म विषय कसा निवड निवडाव. ते पण समजेना आम्हाला, काय केलंच नाही आम्ही काही.
काय, नको खोटं बोलू.
नाही ना काहीच नाही केलं त्याच्याबद्दल काहीचच नाही.
सगळ्यात स्पेशल घेऊन येेल तू विषय विसयलागे तो.
अ.
सगळ्या स्पेशल विषय घेऊन येशील तो अजून
नाही नाही आम्ही पैसे किसे दिल ते मागच्या वर्षी माहतीय का पैसे देऊन विकत घेतलं होत साडे तीन हजार रुपये दिले होते एका एका विद्यार्थ्यानं.
तेवढे तर लागली नव्हती.
हो ना. हम तुम्हाला किती आहे खर्च आलतात. रिसर्च करायसाठी मी नव्हती मी शिवकन्या ए ग्रुप हो आमचं ग्रुप ललीडर कोणीच नव्हतं. आम्हा कोणालाच काही येत नव्हतं त्याच्यामध्ये.
हो काय.
ते सरन माती आहे का आम्हा डयरेक्ट रेडीमेट विकत दिलं. अ जव्हा उद्या नाही काय एकषणा येणार होते ना त्याच्या अगोदरला दिवशी रातोरात दिलं. अ आम्हाला नाही प्रश्न विचारू लागले मग प्रश्न विचारू लागले. मग येस ना काही तर आमहीसोबत एक पोरब होत कृष्ण नावाचं. तर त्यान उत्तर काय दिलं असेल आमच्या दोघ थोडंफार येऊ लागलं बर पण त्या कृष्णा काय म्हणलं असेल मणे सर नाही सतात जातो मणे ते. नाही नाही म्हणे मी शेतात जात असतो म्हणे तर म गोळ्या संपल्या.
गोळ्या घेतता असता म्हणे मला काहीच येत नाही म्हणे आता काहीच नका विचारू.
हो काय.
मग मग मॅडम सर हसू लागले मग म्हणे कोणत्या गोळ्या घेत असत म्हणे तू.
हा.
खरंच मग आई शपत मग सरला तो सांगू लागला की सर म्हणे मी. शेताकड गह राखाय जात असतो मुंगे आमच्या शेतात तर त्या गोळ्या घेत असत म्हणे मी.
एवढे बैतानी लेक्चरैरे काय तुमच्या कॉलेज तम्ही.
कुणालाच काही येत नाही माहिितय का कोणीच हुशार नाही. फक्त शू करण्या हव सर शू करण्या लि तेव्हा बाकी शू करणार.
तर सा आम्हाला काही येत नाही पण आम्ही वायावर ब मग पुरी ग्रू पै
पण या कॉलेज मध्ये कस माहतीय शिस्त आहे.
हो शिस्त आहेकडे इथून.
कॉलेज इकड काहीच नाही याचा कसा शे ब ज अस कोणी या काही करा तसच इथ नाही तस इ स्टेप बाय. वायवा होते सर्वच होते.
हम्म प्रॅक्टिकल तुमच्या इथं मग श्रुती धाडसे पाहिजे. तुमच्या कॉलेजले पिले फ्रीडम पाहिजे ना. त्या दिवशी तो पाहिला नाही का मी. त्या दिवस पाहिला का तो मीन सम्राट होतो जावं लागलो तिकडं.
हा.
ती बसली बाबा आपल्या आता या क्लासमध्ये एम एसडब्ल्यू सेकंड मध्ये बसली बाबा दोघी दोघ जोडी बापा काय त्याच्याेपा कायदी हातण ते ह हातण त
मग मला पण बोलू लागली नव्हती ती मग मीच ती जुलम बोलली मग ते दादा, दादा म्हणे कि चाल म्हण नाश्ता घेत, नाही म्हण मी नाश्ताच नाही घेत. चहा नको घेत म्हणलं. घेतच नसतो म्हणलं मी कशाल हो मग मणे शेगावलं ट्रिप ग्र्रीप काढू मणे मडलं हो हो म्हणतो मी जातो का
ह
हो हो म्हणायचं काम पड कसं कॉलेज येणं लागते ना तर काम पडते येते तर कशाले रे कशा कोण आज र
शेवटी कॉलेज संपला आता
नाही नाही जर शुभमदादा, सम्राट हे सगळे आले तर जमते ना मुली पण पाहिजेत सर्व जण आले तर मग मजा य ते नाही मग तस आता ट्र्रीप काढायचीच कशी आली आप टुरच जाणार आहे
काय खरंय त्या टूरच बा्पा.
नाही ना सगळ्यां जर सर माहितीय का मागच्या वर्षीचा आपण गेला असता पण म्हणजे मुलांना रिस्पॉन्स दिला नाही.
हम् हम् गेल्या वर्षी तुम्ही तर किती गेल्यावर्षी तुम्ही तरी किती गेले मी आता किती केलं कष्ट केले मी पैसे जमा केले सगळं केलं आणि आत दे लेकरराय नाही या हिंगोली नाय ना दडले गला त्या शवानी ना नाही एवढाो माहिती मॅडम भी
तिनं नाही रे सांगितलं ते अभिषेक न आणि साक्षी न पय अभिषेक, साक्षी
आणि शिवानी
शिवानी, साक्षी न अभिषेक.
सांगत ना
हा त्यान सांगितलं. म जाऊ दे सगळ्याचे पैसे वा वाचले ना.
पण ते काहीच करू शकत नाही या कॉलेजले
नाही पण म पाहि ना आपल्या कॉलेजले कसं अरे पण आपल्या कॉलेजमधे ता हे नवीन ऍडमिशन येतं का नाही कोणता पण कार्यक्रम असो कॉलेजमध्ये जर नोट म्हणजे आपलं ग्रुपवर मेसेज लागे तुम्हाला येण लागते सगळ्याचं येतात रे बाया याच्यात
हो ना तस तसंचय बाबा एकदा फक्त ग्रुप वर पाहायला की येतात सगळे
मग आपण, आपण घरी राहतो पण त्या ल्या आधी पाणी पावसात त्या दिवशी किती मोठे स्टुडंट होते मुलं मुली सगळीच
हो
मग सर्वच येतात ना.
त्या दिवशी आम्ही पाण्यात आलोतो पप्पा तरी एक वाजला होता.
हो
हम्
त्या दिवशी पाण्यात ज ज् आले म्हणल्यावर मग या वर्षी ज येतात ना सगळे जण येतात. ते दादा म्हणू लागलांत्यो
कोणता हम ओ ऐका ना पप्पा ओ पप्पा